हॅलो ह येतोय का आवाज? हा बांधकामाचं काय काय झालं?
भिंत बांधलेली ये.
हा
बघुून आला नाही का आज
नाही गेलेली बघायला मी आणि काय, काय, काय केलंय मग तिथ
आत्ता भिंत बांधल्या आणि ते हे करणार आहेत आता मुरूम टाकतील एक चार दिवसान पाणी मारायला सांगितले तेवढं वेळ मिळाल तर पाणी मारा मग
मारायला घेेलतो की आम्ही पाणीच नाही ना गेलोच लवकर आम्ही पाणी मारतो आम्हाला वेळ असेल तेळी पाणी मारतो दोन वेळा, तीन वेळा तरी पण वरणं आत आतन, बाहेरन टाकली आज पाऊसच पडलेली नाही त्यात आणि संध्याकाळची गॅरंटी नसते पाण्याची
हिकडं पटला नाही का पाऊस
नाही पाऊसच पडलेला नाहीत इथं आज पाऊसच नाही बारीक, बारीक येतय बारीक, बारीक येत ते नुसतं कालच्यासारखा पाऊसच नाहीये
बरं, बर थोडं पाणी मारायला पाहिजे त्याला ते आता निम्म अ एक, दोन, तीन फुट मुरुम टाकणार आहेत
हा
परत थोडा पाणी मारायच परत थोडा मुरुम परत थोडा मुरम असं करत, करत ते पूर्ण भरून घेणार आहेत त्याला पाणी मारायला सांगितलय आठ दिवस पाणी मारायचंय त्यात परत
पाईपा वढायला येत नाही म तिकडून असं पाईप पाईप घालता येत नाही तर पाईप काढून ठेवली तिथली त्या ह्याची नळाची पाईप बसवता येत नाही आम्हाला त्यामुळ वरन जाऊन टेरिस व जावं लागतय आणि तिथून पाणी माराय लागतय ते पण मग चार व्यवस्थित पडत नाही ना पाणी
हा नाही उद्या बसून देतो आता
पाईप काढल्यामुळे मग प्रॉब्लेम येतय मग कुठं तांब्या घे कळशी ग घे त्यान पाणी मारायचं चालूय ते कुठं पाणी बसतय म मग पाऊस पण नाही पडला ऊन होत आज जास्त
आज पाईप बसून ठेवतो आता उद्या आता काय ते बांधकाम करणार नाहीत आता आठ दिवस तर पाणी मारायचं आहे
बघ
हे करतो अ सकाळी बसवून देतो पाईप
बर वरच अंतर आणि खालच अंतर बघितलंय का सेम आहे का ते
हो सेम आहेत त्याचा दस्त कुठंय आहे घराचा कागदाचा
असल की का
काढून ठेव पाहिजे मला स्कॅन करून ठेवणार आहे
दस्त म्हणजे काय हिथले ह्याची कागदपत्र वय काय होती ते
हा, हा टेकडी जवळचा मी स्कॅन केलाय हा आपण मोबाईल वर स्कॅन करून ठेवणार आहे
बरं
परत सापडत नाही
हम्म माझं काम झालं का नाही याचं गॅझेटच
उद्या करतो म्हटलाय दिघू फोन आलता त्याचा मला आज.
अन् किती दिवसात मिळणार मग?
आठ दिवस एस आय आर वाढलाय एस आय आर ची
वाढूदि की ती पण ते वाढलं तरी पण हे झालं पाहिजे ना आणि माझं नाव माझं पुढचं चार अक्षरी नाय लावायचं. दोन अक्षरीच लावायचंय फक्त?
आणि आस तायडीला फोन केलाता का?
हा त्यांना केला मी फोन त्यांना केला हुता.
हा तिला घेता आला का फोन?
होय होय आला आला घेता आला केला हम्.
हां हां.
केला होता त्यांना घेता आला. मी परत त्यांना करणार मी त्यांना अजून हा मी त्यांना करणार आय खर साडेनऊ वाजता करणार आय फोन त्यांना.
बर बर चालते की.
उद्या सकाळी पण मी करणार आय त्यांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना वेळ असेल त्या वेळी परत येताना करणार आय.
हां. चालतय.
हा.
एक कॉल झाल्यानंतर लगेच त्यांना लागत नाय.
बरं चालतंय काय असेल ते रुल्स रेग्युलेशन्स नुसार नियमानुसार. कारण त्या- त्याच मला अवेलेबल होऊ शक त्यात ना त्या वेळी त्यांना अवेलेबल होऊ शकतोय त्यांचन माझं वेळ जमतोय बाकीच्याच माझ्या बरोबर नाय ट्युनिंग जमत.
हां.
काही ना रेंज पण नसतीया रेंजचा प्रॉब्लेम आय पावसामुळ आवाज येत नाय व्यवस्थित फोनवर बोलत काय सांगायचं ते पण कळत पण नाय.
हा हा. चालतय की आणि हे
मला काय विचारायचंय पिल्लर जे रिकामीे ठेवलेत पिल्लर भरायचे आ ते परत हे करणार का रिबायरिंग करणार काय भिंती बरोबर?
हो. आता ती काय करणार आयत सांगतो आता ती पिल्लर भरून घेणार.
हा आणि एक मला विचारायचंय? पिलरच्या सळ्या वरती जाणार आयत जेवढं त्यांनी सांगितले का ते सळ्या पूर्ण भरून घेणार हायत ती? उंची एवढी वाढवायची नाय उंची कमी ठेवायची म्हणून सांगितलं त्यांनी.
हो जेवढ्या हाईटपर्यंत जायंय आय तेवढ्या हाईटपर्यंतच पिलर ठेवणार हायत ते.
तेवढंच ठेवायचं आणि बाकी सळ्यावरती तसंच ठेवायच्या काय?
हा. आता ते पिल्लर आणणार. तोपर्यंत मुरूम भरून घेणार पिलर हे करणार परत त्याच्यावर बेड कॉनक्रीट टाकणार.
हा.
बेड काँक्रीट टाकताना त्याला जाळी करणार.
ते तसंच होतं की. पहिल्यासारखीच प्रोसेसय. फक्त हेनि, पिलर काढलेलेयत. पहिले विदाउट पिलर होतं. पण ह्यातनंच, सगळयातन गेलेल होतं कि ते.
हो. परत त्याच्यावरती मग त्या, पहिली डिझाईन होती. तशी डिझाईन करणार ते. आणि नंतर मग अ गिलावा करणारायत आणि अ आहे हे ग्रील. हेच ग्रिल बसवणारायत परत.
मग त्या आता गंजल्यासारखं नाही वाटत का? नाही त्याला कलर दिलेवर गंज जात
कलर देणाराय त्याला.
घा. बर.
आणि पाईपा - पाण्याच्या पाईपात, तीन फूट. ती सॉरी सहा सहा इंच किंवा एक फुटाचा, हे करणारयत त्याला स्लोप करून, बाहेर काढणारयत पाणी.
फरशीचा खाल- खालून, ते खालनं घेणार नाहीत ना, फरशीच्या?
खालणच घेणारायत. त्याला जी आय, जी आय पाईप टाकायचे. जी आय पाईप घालणारयत. लोखंडी.
जी आय पण घाला. पण आणखीन एक, काय प्रॉब्लेमय? सांगू तुम्हाला? वर ज्या रबरच्या पायपा, तुम्ही टाकलेत वर. तसं, करू नका. ते कधी - कधी त्याला चिबतय ते. त्यामुळे प्रेशर येतय पायपांवर खाली त्या.
ती वरचं पण मी आता. ही, करून घेणाराय.
साधी जी पाण्याची पाईप, तुम्ही जी खाली घालता ना. जी वापरतात पाण्याला. वरती घ्यायला. तशी पाईपन, ते पाणी टाकीत सोडा. का हा. टाकीत फिरवून घ्या. आणि ती रबरची पाईप बंदच करून टाकायची. हा. कारण उन्हानं हे, आणि आपण इकडे - तिकडे घेताना, चिंबत्यात. त्यानं काय होतय. चिमलेले लक्षात येत नाही. पाण्याच प्रेशर न ते पायपा निघून पडतात. उडतात पायपा. आणि काय असं ती मग लोखंडी बसवून घ्या. लोखंडी बसलं तर काय फुटायंचं, निघायचा प्रश्न येत नाही. काय?
नाही काय. त्याच्यावर ट्रक जर गेला, तरी काय होत नाही त्याला.
ते नाही मला म्हणायचं. जॉईंट बसवला. प्रेशर जर आलं बाबा पाण्याचं. फुल्ली प्रेशर
काय होत नाही. अ, ह. अष्ट नाक्यावर तसल्याच पायपा वापरल्या होत्या. रस्ता क्रॉस करून, येतेत का नाही पायपा.
होच की. पण आपल्या जरा, त्या ते तुम्ही जर. हा.
त्याच्यामध्ये जी आय पाईप आणलेला. त्या जवळ - जवळ अ त्या, रस्त्याच्या एका बाजून पूर्ण आपल्या इथपर्यंत. त्या कॉर्नरपर्यंत. अन् ती तून आत आनताना, मग साध्या पायपा होत्या.
तरी पण, बाहेरची पायप फूट टायची माहितीय का, ती? नारळाच्या बाजूची. बंड्याच्या शेताच्या बाजूची होती ती.
हा.
ती निघत होती माहतीेय का? ती आपण जागा, दोन फूट सोडलेली होती तिथं.
माहित्याय मला.
हा.
हां.
वर जर तुम्ही ते बसवलं रबरची काढून तर सगळा प्रॉब्लेम मला वाटते नव्याण्णव टक्केच कमी होईल.
हम्म. हो.
हम.
घेणार आहे आता ते हया ह्याच्यातच आता काम चालू झाल्यावर.
आता जे आहे. ते तिथच पाईप हे करून, पिल्लरच्या जाळ्याच्या मधनं सोडायला पाणी येतंय का. बघूया तोपर्यंत तात्पुरतं.
हम्म.
कारण ते भिंत गेल्यावर पाईपच हे राहिले. खाली लेवल
नाही ते करतात. ते परत फोडायचं असते.
आहो ते आता आता मी काय म्हणतेय त्यात खाली उतरायचं आपण पण उतरून आणि मुरूम भरल्यावर काय करायचं. हे हे पाणी भांडी ह्यायचंय की नाही आपल्या युटिलिटीचं पाणी
हा हा ते आता तिकड काढणार आहे. तिकडं हेच्यात काढतो आता समोर.
आज पाऊस पडला नाही म्हणून, घेतल्या घरच्या किचनच्या पाण्यापेक्षा वरचं टेरेसवरचं पाणी फुल्ली प्रेशरमध्ये येते. खूप जोरात पाणी येत. तुम्ही ते बघितलेलं नाहीये. पाऊस पडताना आणि वरचं सोलर प्लॅनेटचं पण पाणी इतकं पडतंय खाली.
हा.
त्या त्या ह्याच्यावर सगळे येत्यात ते पूर्ण कोपरा भरतोय. शिवायले पाणी हा तात्पुरत फक्त तात्पुरत आपलं ती माणसं बसावेपर्यंत झालाच पाऊस.
हा.
तर आपल्याला ते करता आलं पाहिजे. म्हणजे गेलं पाहिजे. पाणी बाबा बाहेर तिंथ वर यायला नको जायला नको.
हम्म हम्म करता येईल उद्या.
हम्म.
बघतो की उद्या,
चालते. हा बघा. ते पाईप थोडी जोडा म्हणजे पाणी मारायला येते. पाईप घेऊन निम्म अर्ध तिथं पर्यंत तरी. जातय ना. पाच मिनिटात पाणी मारायला येतेे भरभर भर.
हां हां.
पाईप च बसवायला येत नाही. त्यामुळे मग ते हे होते. अन मारायला गेलं तरी हे होत नाही. वाऱ्यांन पाणी इकडे तिकडे उडतंय. आणि जेवढं
पाणी त्यातलं सिमेंट निघून जाईल.
आता सकाळी वरूनच मारले आईन पाणी.
नाही. आता स मी संध्याकाळी बसून ठेवतो पाईप. म्हणजे उद्या मारता येईल सकाळी पाणी.
दोन मिनिटात मारून होतय. ह सगळी भिंत भिजली पाहिजे इकडून तिकडून.
हा नाही उद्या आता बसून ठेवतो पाईक.
हम्म. चालतंय बसवा.
हा.
बसवा मग उद्या सकाळी सकाळी पाणी येते. त्यावेळी पाणी मारून झालं पाहिजे सकाळी पावणे सात ला पण पाणी असते. साडेसहा ला पण पाणी असते आणि परत पंधरा मिनिटे बंद होते आणि परत साडेसात ला येते पाणी. सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या पाईप जोडली मोटर चालू केली कि पाणी यायच्या अगोदरचं पाणी आपल्याला मिळत. पाईप मधली मारा, पाण्याची वाट बघत बसली तर वेळ होते सगळं.
हा मग आताही करीन करतो थोडं मी आता दाढी करायला जाणार आहे. दाढी करून आलो की हे करतो जोडतो पाईप ती.
ठीक आहे चालत.
हा आणि आदी
हाय चालय आवरायचं परत करते मग.
काय करणार आहे तो आता?
आहे की ते चाललंय आता. आलाय तो चाललय तेझा आवरायचं. आता मग चालते मी करते नंतर मग‌ हा. आता कुठे चालय तो?
जाणार होत ना दुकानात कुठे.
मग तुम्ही आणा ना येताना त्याला अभ्यास सोडून म मला काय माह तु मी मला माहित नव्हतो तुम्ही जाणार आहेे.
मला वेळ लागला तर?
वेळ लागला आणि जर एखादं तुकानं उघडं असलं तर आणा.
बर आणि मता, त्याला आत्ता लागणार आहेत ना?
आत्ता नाही सकाळी, सकाळी, सकाळी सकाळी लागणार आहे ते.
सकाळी लागणार आत्ता नको आहे का?
नकोय, ‌ आता बघतो मी विचारते घरी विचारते हा. चालते ठेव का? एक एकच एकच होतं सकाळी.
हा तर
चालते हा नाही नाही काही त्यानं खाल्ल.
कोणी?
परा आमच्या आईने केलेलं ते खाल्ले तिथे केलं होतं पोराचं.
हां.
चालते ठेव का मग?
आणि हे अ इस्त्रीचे कपड्याचे बिल किती झाले?
ए ब बिल बिल किती दोनशे रुपये आहे दोनशे वगैरे झाले असेल.
आ?
अ दोनशे पन्नास रुपये. हम्, दोनशे पन्नास रुपये. हम् चालतेय मग चालते. हा ठेव हम.